वाटलं विसरून गेली काय तू.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय.
हा तई तई बोला क.
मला वाटलं म्हंटलं झोपून गेलं आता फुलपाखरू हा.
नाही नाही मी जेवण करत होते.
वाट झोपली पक्का मी आपली वाट बघ- ते कॉल करायची अ पाऊस पडतोय का तुमच्या इथे.
नाही सध्या तरी नाही ऊन आलाय आता जरा
आमच इथ परफेक्ट वातावरण झालं झोपायचं एकदम सगळं. हवा चालू आहे गार गार सगळं अस झालंय.
हो जेवण वगैरे झालं का? नाही
जेवण माझं लेट असत मी सकाळी एकदा ब्रेकफस्ट करतेय मग माझं पाच. किंवा चारलं असत ते. आता मी बनवायला ठेवल हो तर मी तेच म्हटलं आता तू आली ना जेवणच बनवायला लागणार आहे.
हा.
शनीला पण कॉल केलं मला वाटलं ती झोपली अस.
अच्छा तई थोडा आवाज कट होईल आहे तुमचा.
आवाज कट होतोय अच्छा मी एका जागीच बस आता येतो. ओके काय? जेवली मग
मी आपलं हे केलं होत पप्पांनी खिचडी ते सोयाबीन घालूनच केली होती आज.
अच्छा? तू रेसिपी विचारली का? मम्मीला.
नाही आता पप्पांनी केली होती ना त्यांनी बाहेर गेलेत मग त्यांना आल्यानंतर विचारते
अच्छा पप्पांना येतं बनवता?
हा स्वयंपाक करतात ते
अरे वा चांगलंय मजा आहे बाबा तुझी.
ते कस आधी म्हणजे ह्याच्यामध्ये असताना कॉलेजमध्ये वगैरे हॉस्टेल वर होते ना मग त्यामुळे स्वतः स्वत त करून खायचं ते मग ते चकुल्या करतात खिचडी वगैरे सगळं
चकुलयां काय असत ग ते वर्णामध्ये टाकतात
वर्णातली फळं
हा वरण फळ म्हणतात त्याला
हम्म.
हा चांगलंय चांगलंय. तुझं एवढं लेट का जेवण?
नाही मगशी खाल्लं होत ना नाश्ता वगैरे केला होता
अच्छा.
ग त्यामुळं जेवणाला थोडा लेट झाला.
अच्छा आता हा वेळ ऍक्च्युली नाश्त्याचा असतो.
जेवणाच हे ना आमचं.
तुचं जेवणाच आहे चार वाजता आली. की चहाच असतं चार पाचचा उझं जेव माझा पण पाचच टाईम आहेम का चहाचा चहा वगैरे पण तेव्हाच होतो माझं.
हो हो नाही चहा तर मी दोन वर्ष झाल सोडलाच आहे.
काय बोलतय का बरं
आ चहाणी पित्त होत ना त्यामुळे म्हणजे ते सोडल्यापासून जरा कमी आलं
अच्छा अच्छा. काहीच घेत नाही चहा नाही कॉफी नाही काही नाही
नाही दूध घेते आणि दुधामध्ये ते आपले पावडर वगैरे एक केलेली आहे दुधासाठी मी ते फुटाणे काय म्हणतात काजू बदाम वगैरे त्याची सगळ्याची.
अच्छा अच्छा घर घरीच बनवे अरे वा चांगलंय म तर हेल्दी हेल्दी ह सगळं सोयाबीन खात ते प्रोटीन पावडर स्वतः बनून का ते ते चांगलंय.
तेच तब्येत बारीक आहे ना माझी त्यामुळं तब्येतीसाठीच आता करतेय प्रयत्न
अच्छाग त्याच्यासाठी मग तूप खायला पाहिजे
हा तूप पण असत तूप दही वगैरे वगैरे असतं
लाडू वगैरे नाही बन त्याच्याने वाढत ना चांगलं तूप वगैरे हा किंवा डिंका अस लाडू ते तब्यतीस
हो आता खाडी आहे मला ते गोड आवडत नव्हत आपण आता जाऊ दे कस तर तब्येतीसाठी डोळे मिटून खायचं
तिखट खाऊन कसं वजन वाढवायचं बरं हा मग तुला तुला पनीर वगैरे खाल्ल पाहिजे नॉनव्हेज वगैरे खावं लागेल मी तुला.
हो
आ म कलेज ला नाही गेली आ आज
नाही कॉलेज अजून आमचं सुरू नाही म्हणजे ऍडमिशन वगैरे अजून सुरू आहेत.
अच्छा अच्छा.
हम्म सुट्टी असल्यामुळं सगळं हे.
मग काही मैत्रिणीना भेटतेस की नाही जाऊन बाहेर.
आता सध्याला तरी सगळे मैत्रिणी पुण्यातच आहेत.
अच्छा पुण्यामध्ये ओके. अच्छा मग तू पण ये पुण्याला.
आता बघून हो मी मध्ये आले होते पुण्यामध्ये मे महिन्यात.
अच्छा अच्छा मे म ना तर एकदम चु. चुकीच्या सीझनमध्येध्ये आले एवढं गरमी होती मे महिन्यात पुण्यामध्ये कि बस. आत्ता छान वातावरण झालं आणि आत्ता सगळेजण प्लॅन करतात. बाहेर जायचं लोणावळ्याला वगैरे कारण खूप. सगं हिरगार झालं ना आता पाऊस.
ते आमचं पण आम्ही. प्लॅन केल होतो मित्रमैत्रिणी पण एक घरातले कसं ते बातम्या वगैर त्यामुळे सोडतच नाही.
अ तिथे खूपच गर्दी असते आणि तुम. अस काय होतं ना तुम्ही असं. सगळे ज सोबत आहे ना तर ते असं एक गेलं तर दुसरा दुसरा गेला तर दिसर असं होत ते. तर ते रिस्की खूप आहे बरोबर आहे त्यांच खण खूपच खूपच अस. आजकाल तर लोक वापरे इतक्या गाड्या करून लांबून लांबून येतात सगळ्या आणि मग. त्याच्यामुळे काय आधी तसं नव्हतं लणाला एवढी गर्दी नसायची. पण आता इतके म्हणजे जाम मस्त पूर्ण आणि. इथ तर डेंजर पाऊस आहे असं जोरात पडतो पाऊस धध्या सारखा पाऊस.
ते पावसाळ्यातच मला म्हणतात तुम्हाला उन्हाळ्यात कुठं जायचं जाव. पावसाळ्यात नाही म्हणला झे म्हणजे ज्या वेळेला जायचं त्याला पाठवत नाही.
नाही मग ऑगस्ट ऑगस्ट किंवा अस ना. त्यावेळी ट्राय करायच म्हणजे जे्हा पावसा संपत आलाय ना. त्या वेळेला मग करायचं ट्राय कारण तेव्हा मग पाठवतात ते तस.
आणि त्यांचं असं म्हणणं असतं की एक पुुलती एक आहे आम्हाला दुसरं पण नाही. मग जाऊ दे हे असं ब्लॅकमेल केलं की घरातच थांबावं लागतं मग.
अच्छा बरो तुम्ही जर ला म्हणाच. पुण्याला कोणी नातेवाईक नाहीये अच्छा.
आता एक मैत्री. नाही आहे पुण्याची ती बोोलवायला लागली बघू आता ऑगस्ट महिन्यात वगैरे येणार आहे तिकं.
हा मग फ्रेंड कडे आलेस तर मग तेव्हा त्यां म्ह तुमप चलाना नाही तरी. कुठे गेली तरी तू व्हिडिओ कॉल करणारस ना त्यांना.
हो ना तेच की ते तुळशी. की बाग वगैरे ते जरा बघायचंय ते बघितलंच नाहीये.
अरे आता तर ना डायरेक्ट म्हणजे. मेट्रो नेण तुळशीी बागेच्या म्हणजे तिथे जाता येतं. खूप सोप झाले आता जायला बरं आहे. तू काय बघितलंय मी राहून इथे मी मग किती वर्ष झाले मी गेले नाही अ. म्हणजे मी पुण्यात नव्हतेच मी मी बाहेरच होते इकडे तिकडे दुसऱ्याच्यामध्ये. पुण्यात असं जास्त राहिले नाहीये मी दोन तीन वर्ष झाले आता पुण्यातच. तर जायला पाहिजे ऍक्च्युली ह बर बर. मग काय चांगलंय बाबा मग इथे कोल्हापूरमध्ये कोणी फ्रेंड आहे तुझी. म्हणजे तुझ्या साईड ला तुझ्या साईड ला किंवा असं आजूबाजूला. हा सोलापूरला.
हा सोलापूरच्या इथे आहेत ना भरपूर आहेत.
ह म साउटिंगला वगैरे नाही जात तुम्ही कुठे बाहेर.
नाही असं म्हणजे. बाहेर जाण्यापेक्षा असं कोण म्हणलंय ना भेटू बाहेर जाऊ त्यापेक्षा घरीच बोलवती मी.
जेव्हा घरीच बोलत.
काय म्हणजे घरी कस बसून गप्पा मारता येतात निवांत परत घरातले कॉल पण. करणार नाही अस काय प्रश्नच येत नाही त्यामुळे मुल असो व मुली असो. मित्रमैत्रिणीना घरी बोलावते मग काय थोड्या वे. खायला वगैरे जायचं तर मग घेऊन जातो मग बाहेर थोडा वेळ.
हा ते चांगलं आहे तसं काहीतरी खाऊन घेऊ शकता ना. तुमची इथ काय बाहेर असं चांगलं मिळतं.
बागेत बसण्यापेक्षा किंवा कुठं त्यापेक्षा आपलं आपलं घरी बसलेलं.
हो बरोबर माझ. पण आहे पप्पांचं तेच असायचं बाबा जे काही ना भेटायचं घरात बोलवा त्यांना. तर माझे मोस्टली सगळे जण घरीच यायचे भेटायला. अस आहे ते सेफ साईड आहे ते चांगलं आहे ना.
तेच कि तेच की.
तुमच्या आधी काय असं बाहेर चांगलं मिळतं म्हणजे जसं वडापाव फेमस आहे. कच्ची दाबेली असं काही मिळतं तिथे.
आ तस सगळंच असतं इथं एक आनंदची कच. कच्ची दाबेली म्हणून आहे ती एक सगळ्यात फेमस आहे आपल्या इथं म्हणजे आम्हाला आवडती ती.
अच्छा मग जात सगळे जण ते खायला ना.
हा ते काहीतरी ब चीज कच्चीदा. बेली या्या म्हणून आहे चीज तर एवढं टाकतात ना त्यांनी भरपूर किसून टाकतात.
हम्म कच्छी ऍक्चुली ती कच्छी दाबिली आहे. गुजरात साइडला कच्छ आहे ना तिथली तिथली डिश आहे ती. त्याला सगळेजण तसंच बोलतात गुजरातला जर तू खाल्ली ना बापरे तुला ते दिसता. नाय नाय ते पाव एवढं त्याच्यात चीज भरलेलं असत कुठे पण. गुजरातमध्ये कुठं पण जाताना चीज इतकं आवडतं ना ते. डाळ खिचडीवर पण चीज पाहिजे त्यांना तसय त्यांच डाळ. कचोरी खूप त्यांना आवडते तर ते जेवण वगैरे झालं ना ते खातात. असं तेथे खूप माझे. गुजरातमध्येध्ये काही दिवस होते ना मी तर अक्षशः वैतागले मी. सगळ्या गोड भाज्या त्यांच्या. आणि आपल्या महाराष्ट्रात कसं तिखट खातात ना चांगलं. तसं त्यांचं नव्हतं वेगळं सगळं गोड गोड. आणि आणखीन एक भाजी ते करतात. वांग मेथी. आणि काय बर अजून त्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा.. त्याची भाज्या तिन्ही भाज्या कश्या आहेत उग्र वि वेगवेगळ्या. आणि त्याची भाजी तेी बनवणार. तो आपडे आम्हाला कळायचंच नाही ते लोक खूप आवडायच होते त्यांचं अगदी जीव की प्रांत भाजी म्हणज असे कसे भाजा खाता तुम्ही? कॉम्बिशन तर बा आमच जेवाय. पण असे सॅक्स खूप चांगले होते तिथे म्हणजेे वडा वण एवढा खास न्ह घची दबली छान होते असं
तिकलांना सवय असेल आहे का नाही या खाण्याची.
हो बरोबर बरोबर राईट राईट. चालेल चांगलंय मग आता नेक्स्ट टाइम मला अजून सांगतो तुमच्या फ्रेंड बद्दल
हो हो हो एक मिनट ताई ताई ताई थांबा.
हा.
अजूनून आहे.
हा बोल ना मी ब ऐकतेच आहे कारण बंपरच आहे. मी पण तू बोलूयात ना परत ना तेव्हा परत अजून सांगल्या डिश बद्दल.
काय म्हणलात काय म्हणलंत.
नाही पुन्हा बोलू ना तेव्हा तू सांग म्हटलं डिश बद्दल काय
हो हो हो नक्की नक्की परत सांगेन.
हा ठीक आहे.
हो हो चालेल हो हो.
बाय बाय.